हा पेशंट ना काय म्हंटलं
नाचण्याचे आंबी नाचण्याची भाकरी करून देतात
आणि ते घरी बनवलेलं ते गोड लागत नाही जे विकत आपण ते आणतोय ते नाचणीचं
वेगळं असते
ते आम्ही खलतो ते
हा ते सतव वाचतंय नाचणीचं
आणि आपण घरी ब
ते वेगळं हा ते लहान मुलांसाठी असते विकत आणते
हा हा नाही आमच्या आजींना सांगितलं होतं ना त्याला
ते सहा महिन्यांच बाळ ते नसते ना दातन आलेलं त्यांना ते पाचत्याात दुधात वरून हम्म मग दुधात शिजल्यावर. मग मिठाचं खार के केल्यावर कसं दूध फाटण्या शक्येत असत्या. म्हणून ते गोड करतात दुधाबरोबर ते गोड. तयार ते.
हा हां
हम्म
आपलेपेक्षा कोकणकड नाचणी ते जास्त पिकत्या. हा तिकडं असं आपल्या इकडं कसं शेतात शाळू ते नां तिकड नाच
नाचणी भात हा साळी आता या दिवसात लाग लागण होती.
होय होय लागून आता लावतेच कि त्यांनी.
हा मग दिवाळी नंतर निघतय ते.
आणि त्यां आपल्या शाळवाची भाकरी असते तिकडं ना ती तांदळाच्या नाचण्याची भाकरी हा घरी त्यांच्यात तांदळाच्या नाच ची भाकरी असते.
प्रकार करतात नाचण्याचा असं ती पीठ शिजवून घेतात. म्हणजे पाणी उकळवायला ठेवतात आणि ते पीठ दळून आण त्या एक किलो नाचणी दळून आणली डच्या ते पाप पापडाच्या पिठासारखं असं हलवून हलवून शिजवत घट्ट एकदम भाकरीच्या पिठासारखं.
हां
एक जण ओतण्यात असं वायलपीठ आणि एक जण असं रवींना हलवतात.
हां
आणि ते काढत्यात आणि ते गरम असते तरवरच साचात
हा हा मझ जराय करुड्या आहे.
व कुरड्याच हे घालतो ना तसं घालतात त्याला आणि केळीचं पान घेत्यात.
हां
आणि त्या केळीच्या पानावर गरम गरमच असं. लांबड्यास लांबड्यास कुरड्या सोडत आणि त्यावर मग त्यानी खाताना नारळ फोडलेला असते नारळ मिक्सरला खाऊन त्याच दूध काढलेलं असते नारळाच मग त्या ना चाचणीच्या शेवाळ्यावर ते दूध नाराचं.
हा हा म्हणजे ते ओल्या ओले शिजवले तसंच.
हा तसंच खायच ते नाय. तसच खायचं ते आणि ते शिजवून पीठ शिजवून ते शेव चोरात भरून असं ती लांबडं होत तसच शेवाळ.
हा हा आणि नंतर ते वाटीत घेऊन त्या दूध
वाटीत नाही घ्यायचं ते कार केळीच्या पानावर लांबड सोडत्यात असं ते वाटीत घ्यायलाच येत नाय.
ते पानावरच खायचं मग तसच.
किंवा मग आपल्याकडे पान नसलं तर ताटातच पण असं लांबड्या घालाय. कारण एक एक मॅगी टाइप मॅगी मॅगी टाईप उचलायला यायला नको का चमचानं हा नारळाच्या दुधात गोडच की हम्म. कोकणला कोणता राहायला. पाहिजे म्हणजे जायला मिळाय जायला मिळतंय तिकडच वेगळ वेग व आंब, काजू
मैत्रिणी म्हणजे पूर्ण कोक कोकण लागत नाही निम्म कोकण लागते त्यांना कोल्हापूरच्या पुढ आहेत. अ तिथून तीस किलोमीटर कायतरी आय भोगमवाडी आरळ तेन असं गाव हाय.
हा.
त्यांनी या म्हणून सांगितलय तिकडं काजू तेन आंब तेन तिकडं आय काजूची जाळीये त्याने कच हा करवंदाची काजूची पण हाय.
करवा ज काजूची झाडं आस
झाड हा तेच की ते त्यांनी कच्चा काजू आणून घरात बनवत्यात. तेचं. भाजून हा काजूची आमटी आपण कसं रोज बटाट्याच्या आमटीत तेन असते इकड काजूची आमटी हा काजू मसाला काजूची आमटी अस या साधं आपण असं
कोकणचं वातावरण फ्रेश असतयाआणि
इकडं काल भरपूर पाऊस झालाय आपल्यात कसं डाळ टोमॅटो आपण आमटी करतोय फोडणी देतोय तस त्यांनी काजूला फोडणी देत्यात. कांदा टोमॅटोचे नुसता आणि आमटी करत्यात.
टेस्टी लागत असंल
टेस्टी लागते ते काजू गोड आणि हे तिखट ते मिसळून छान होतय म्हंटले हा ते कच्च्याच काजूचं.
हा कच्च्या काजुचं हा. म्हणजे त्याज ते अंजीर टाईप फळ असतय त्याज काजूचं. आणि त्याला खाल्ल्या बाजूला पेरूसारखं फळ अस वर आणि खालच्या बाजूला काजू असतयं म ती फळ तोडून ते काजू काढून फोडून त्याज्यातला आत त्यातला बी म्हणजे काजू तयार आपल्याकडे येणारा तीन चार नंबर. चा काजू असतोय एक नंबरचा काजू कोकणातच मिळ
पण हा आणि तिकडं महाग पण असतय काजू
हम्म.
म्हणजे आमचे मिस्टर आमचे मित्र कोणतरी गेलते तिकडं आणाय सांगितलं होतं आम्ही अर्धा किलो बाळाला आमच्या तेव्हा महाग होते इथल्यापेक्षा तिथं रेट महाग.
हा.
प्युअर असल्यामुळं.
आणि कोकम मिळतयं कोकम सरबत मिळतयं. हम्म. तांदूळ मिळते पण महाग असते.
होय त तांदूळते आणि कंट्रोलच नाही त्यांनी ते इंद्रायणी ते बासमती स्वतःच्या रानात घालून त्यांनी
हा हा. मग तेच आपल्याकडे येणारे तिस तिस क्वालिटी तेच त्या तीन नंबरची किंवा चार नंबरची कॉलीटी असते एक नंर क्वालिटी त्यांच्याकडे अस
हा हा आणि अस रोज तो बासमतीचा भात खाते ते. आणि आपलं हे रेशनचा तांदूळ पण लावत्यात ते मग ते भाकरी त्याच्या कर आणि इंद्रायनी त्यानी ते बासमती तांदूळ खायसाठी वापरतात आणि ते पण आ त ह्या वर्षी जर त्यांनी हे केलं पेरून त्या माळणीनी केली तर ते एक वर्ष मुरवायच आणि त्याच्या पुढच्या वर्षी खायचं.
खायचं हा करून ठेवतात ते कणगी कणगी म्हणून असते त्याने साठ ठेवतया कणगी आणि लागल तस लागल ते जोडून घेत्यात म्हणजे भाताच पिका कट केलेला असत की नाही ते काप आपलंल ती तस साठवून ठेवते त्यांनी त्यांच्यात असं ख खणगी केल्याच धान्य साठवायला.
हा हा.
त्यात साठवून ठेव असते आपल्याकड कसं ब कडब्याची गंजीर अस त्यात कनाय तस त्यांच्याकड ते रचून ठेवलेलं असते. कागद झाक कोन किंवा ते खाली काय म्ह त्यात की पहिला पेव, पेव.
हा पेव.
घरात तयार केले हा जमनीच्या खाली तसल्यात ठेवतात त्याने. हा तसल त्यात ठेवतत आणि लागल तसं मग त्यातलं थोडं थोडं काढून हां झा झोडून त्याचे महिने म्हणजे पॉलिश करून असं साळ्यात बाजूला काढून
हां. करते हां हां आणि आपल्याविषी तिकड चुलीवर त्यां भात अस ते असंच अ जुन्या टाईप ची घरं आहेत. तिकडं असं कौलारू आसं पाऊस जास्त असत म्हणून असं घर नसतात का तसे? तिकडं घरं हां जांबा दगडाचेेत.
हा खरं छान वाटतंय तिकडं आपलं एखादं घर असावं छोटं का होईना.
छान वाटतय.
कोकनाकडं. हवा तर फ्रेश इतकीे असत्या पाणी तर इतकं फ्रेश आकवाच पाणी महाग पडतेय त्याच्या.
होय होय तिथं त्यांच्या हेना पाणी असते. आणि जर्शी सगळ्यांच्या हां जर्शी गायी आतेन. नायत त्यांच्यात आणि आता त्यांच्या चार ला का तीन ला त्यांच्या धारा होत्या काढून.
हा कारण अंधार लवकर पडतय ना तिकडं डोंगर भाग
हा आणि ते ती गवळी पण चार वाजता येते म्हण दुध न्यायला.
हां म्हणजे का सांगू का लवकर अंधार पडल्यामुळे त्यांना बाहेर जायला र स्ता नसते नाय कारण ते डोंगर पोखरून आत दर्या बिऱ्या असं असते हा रस्ते तयार केले असतत. तेव्हा अंधार लवकर पडते.
पडते हां.
हम्म. छान वाटते खरं तिकड फिरायला जायला किंवा तिकड चा अनुभव घ्यायला वातावरण खायला. म्हणजे हवा खायला, पा पाऊस बघायला.
ते गावाचं प्रत्येक म्हणजे हे ज ते ते वैशिष्ट्य हां आपल्याकडं स्वतः तिकडचे कोल्हापूरची ते ना सहल. ला आपले गणपतीला नंतर ह्येला तासगावच्या गण पतीला आरोड्याला आणि भिवगाठ सुका
त्यांना त्यांना आपल्याकडचं हे वाटतंय कौतुक वाटतंय ना आप पल्याला त्यांना त्यांचं कवतूक वाटते. हम मग ह्या मूळं तर माण सांचे म्हणजे जोळून राहतात ग माणस जोडून राहतात. एकामेकाला असं जरा ओढ असल्या नाहीतर काहीतर नाही केल्यानंतर काय नाय मग ते एकाच जागी बसून राहत्यात.
होय होय. आवड पण पाहिजे ना सगळं म्हणजे पाहण्याची तेन अनुभवायचे हां.
आणि माणसं पण चांगली आहेत तिकडं.
होय होय, स्वभाव लय भारी त्यांचा.
हां बाहेरगावची माणसं आली की त्यांना किती पाऊनचार एवढ्या जोरात असतेय. सुण कुठं नको हा काय नको हा. आणि भाषा तर कित
हां आणि आपल्याकडं ता असं नाही कि तिकडं कर्नाटकात जशी पद्धत आहे की गावाला गेलं ती बुतीन्यायची आहे. चार का होईना बाकी क असली चपाती हो दे त्यांनी साधं इथल्याथ जरी पलीकड गावात त्यांची ननंद असली तिकडे जरी गेली. तर ते घेऊन जायचं जाताना.
कुठं?
म्हणजे त्यांच्या कुठ पण जाऊ देत. कर्नाटकात ना इकड कोकणात पद्धत आहे. त म्हणजे बुीथी न्यायची पद्धत आपल्याकडे एवढी नाही ना. क्वचितच कर्नाटकात पण आहे. तिकड कोकणात पण आहे. तिकड कर्नाटकात कस. फक्त हेच नेतात चपाती काहीत उसळते नेतात खर इकड काय भाकरी नेतात. चंद्राचे भाग.
आणि तिखंड जास्त करून देताना तिथे सुकामेवाच जास्त देतात. म्हणजे करवंद हेच काजू, बदाम
बळ.
जांभळ काय ते झाडाला असतात ते जास्त दिवस राहत नाहीत पण ते आम पोळी एक केली असती आंब्याच्या रसाची सीझनमधी
हा पुऱ्या असत्यात आं आंब्याच्या पुऱ्या
आंबा पोळी आंबा पोळी असते ते आंबा आटवून वाळवून त्याच्या गोळ्या केल्या असतात तयार त्याला आबा पोळी म्हणे